हॅलो हा. हा हा यायलागलाय यालागलाय हा मॅ मॅम तुमच्याकडे एक दहा मिनिट आहेत का? म्हणजे तुम्हाला मी कुटुंबाबद्दल म्हणजे थोडी माझी माहिती सांगणार आहे. म्हणजे आम्ही कस कुटुंबामध्ये राहतो किंवा आमच्या घरातला घरा घरापसला तो परिसर आहे. याच्याबद्दल तुमची तुमच्याशी थोड ना शेअरिंग करायचंय. मी करू शकते मॅम?
हो हो हो हो नक्की नक्की, आहेत माझ्याकडे टाइम आहे खूप तुम्ही बोलू शक
आ -मग मी आता जे अ आधी म्हणजे माहेर येत होते. माहेरी राहत होते त्यावेेळेला आम्ही आमच्यात कसं अ- सगळे एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे आमचे काका, काकी सगळे असं एकत्र कुटुंब पद् वाटत होते आणि आ आच्या घरात म्हणजे आता त्या चौदा माण चौदा माणसं राहत होती. एकाच कुट टुंबात. आणि अ-म्हणजे आमची काकी, काका त्याची दोन मुले मुली तुची मुलगी असे आणि आम्ही माझी बहीण माझ्या दोन बहिणी अशा आम्ही सगळी जण एकत्र कुटुंबामध्ये रहित होतो. जर तवा आपण कुटु कुटुंबा मध्ये रहायचं असेल तर एकमेकांना समजून घेणं, किंवा एकमेकांना म्हणजे कस काय आवडत, त्यांना काय घालायला आवडत आणि त्यांच्या आवडी निवडी म्हणजे त्यांना म्हणजे कसं राहायचं असतं. एकमेकांना समजून घ्यायचं हे आपण जर कुटुंबामध्ये अ एकत्र कुटुंब असलं जर ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आता म्हणजे अ-त्या म्हणजे माहेरी असताना खूप म्हणजे खूप म्हणजे एकत्रित असल्यामुळे एकमेकांची मन खूप चा म्हणजे जुळत होती आणि म्हणजे कुठला पण सण आला किंवा कुठलाही कार्यक्रम आला तर आम्ही सगळेजण असे एकत्रित एकत्रित त येत होतो. आणि खूप म्हणजे सगळे प्रत्येक सण किंवा प्रत्येक गोष्ट गोष्टी आनंदाने शेरिंग केरिंग करत होतो. म्हणजे एखाद्या घरात व्हय कोणांच काय अटकलं तेव्हा काय झालं. तरी पण आम्ही एकमेकांना सांभाळून घेत होतो. म्हणजेस जर समजा, कोणाला तर केक म्हणजे कुणाचा बडे अस बड्डे असेल तर आम्ही घरीच तो केक वगैरे बनवत होतो. म्हणजे केक म्हणजे तर मला हा याला चॉकलेट केक आवडतो तर चॉकलेट केक. म्हणजे अनेक अस केक तेन आम्ही बनवत होतो. आता दिवाळीच्या वेळेला, जास्त करून आपल्या इंडिया मध्ये मोठा सण म्हणजे दिन- दिवाळी. आणि दिवाळीत आता आम्ही एकत्रित एकत्र असल्यामुळे अ-दिवाळी खूप मोठ्याने साजरी करतात. तर प्रत्येकाना कपडे त्यांना म्हणजे फऱळाचं म्हणजे ज्यांना कोणाना चिवडा आवड, आमच आमचं हॉटेल असल्यामुळे त्यावेेळेला म्हणजे चिवडा बनवला जायचा. मग चिवडा चिवडा चिवडा म्हणजे आम्ही स्पेशल म्हणजे पूर्ण आमच्या कुंभोज गावामध्ये आमचा चीवडा स्पेशल होता. आणि दिवाळी वाळी असल्या की जास्त करून मागणी असायची त्यावेेळेला आणि मग आम्ही सगळ्यांना तो ची वाटप करायचो आणि आजही ते पॅकिंग करून आम्ही देतो. आणि- त्याच्या हे आणि आमच्यात म्हणजे हॉटेल असल्यामुळे जास्त करून लोणी. लोणीसुद्धा आम्ही त्यावेेळेला विकत होतो आणि खूप म्हणजे खूप छान असा आमचं कुटुंब होत आहे आणि या कुटुंबामध्ये प्रत्येक माणसं खूप मनज म्हणजे जुळून आहेत. आता म्हणजे ते झालं हे माझ्या लग्नापूर्वीं नंतर माझं लग्न तर लग्न झाल्यानंतर तर मग मी सासरे आले. सासरी पण माजे खूप छान आहेत आम्ही ती तिघं तिघं राहतो म्हणजे मी माझे माझे मिस्टर म्हणजे आधी माझे सासरे होते पण ते एक्सपायर झाले. त्याच्यामुळे आम्ही एवढे राहतो आमचा म्हणजे दारा आमच्या दारासमोरचा परिसर सुद्धा खूप म्हणजे खूप छान आहे. आणि आमच्या इ ते झाडे खूप आहेत. परत सकाळी मस्तपैकी की छान रोज सकाळी नस न, सुद्धा आमच्या इथे पक्ष्यांचा किलबिलाट होतो आणि म्हणजे छान म्हणजे पक्षी येतात. अ खारुताई आहे. झाड म्हणजे द आमचा निसर्गरम्य असा आमचा परिसर आहे. आणि आमच्या घरा समोर झाडेही खूप आहेत. आणि अ म्हणजे, अंगण खूप मोठं असल्यामुळे, आमच्या गलतील म्हणजे काही माणसं आहेत ते गलतली लहान मुली, अगदी लहान म्हणजे वयस्कर बायका किंवा आणि गरीबजी का हि जी मंडळी आहेत. ते आमच्या घरी म्हणजे दारी दारात येतात मस्तपैकी गप्पा गोष्टी चालेल्या असतात. म्हणजे मारतात आणि म्हणजे आमच्या इथं म्हणजे लिंबू पेरू, परत आंबा स आणि च म्हणजे हि फळ फळं आहेत परत, च चाफा, जाई, मोगरा गु गुलाब ह्यासारख्या अनेक झाडांची झाडेसुद्धा आमच्या दारात आहेत. आणि आ आमच्या दे देवाऱ्याला रोज न चुकता आमचं पूर्ण देवारा भरून आमच्या अ.. फुले असतात. आणि देवाला न चुकता फुले अर्पण करतो आणि ते आमच्या दरात अस तात आणि त्याचा अस वास म्हणजे चाफा अगदी चाफ्याचा वास, संकट अस पूर्ण दरवळला असतो. पूर्ण अंगनभर मला खूप म्हणजे खूप मनमोहक, त्यावेळेला सुगंध वाटत सकाळ सकाळी अ सकाळी सकाळी मस्तपैकी, छान वातावरण असतं, अगदी कोकिळा साडेपाच ला उठल्यापासून ओरडत असते. तो आणि जणू काही तो आम्हाला उठवत असतो की उठा आता साडेपाच वाजले आहेत तुम्ही म्हणजे, तयारीला लागा असं, जनू काही पक्षी आम्हाला सांगा असे वाटतं असं असं आमच, निसर्गरम्य परिसर आहे मॅम आणि,
आता बघा हा मॅम तुम्ही आता तुमच कौटुंबिक म्हणजे माहिती दिला. आता म्हणजे तुमचं कसं, पहिला, होता. म्हणजे ज्या वेळी तुम्ही माहेरी राहत होता, तस आ आता आपण बघतोय ना आम्ही तर विभक्त फक्त कुटुंबच आहे. आम्ही गावी म्हणजे आमच गाव वेगळं आणि आम्ही राहतो शहरामध्ये,
पण बघा ना, आता कौटुंबिक पद्धती एकत्र पद्धती होत्या. म्हणजे पूर्वी ते आता कालांतराने म्हणजे, दिवसेंदिवस कमी होत चाल्यात. आता तुमचं एकत्र कुटुं टुंब होत. तर तुमच्या आजी आजोबा काका काकी जे तुम्ही सोबत होता ते आनं आणि एकोप्याने राहत होता. म्हणजे काही जरी अडथळा असेल ला तुमच्या जीवनामध्ये तेन तुम्ही, जर सगळेजण बसवून ते सगळं सॉल्व करत हो ता त्याच्यावर कुठल्या पण प्रत्येवर तुम्ही व्यवस्थित प्रॉब्लेम्स म्हणजे वर व्यवस्थित जे काय आहे ते, सॉल्युशन शोधून काढत होता, आता तस नाहीये. आता बघा ना एखाद्या म्हणजे मुलगीला किंवा मुलग्याला जॉब लागला, तर तो स्थलांतर कर तो शहरांमध्ये तो जातो. मग तिथं तो आजारी पडल्यानंतर त्याला, मानसीक रित्या आधार देणार कोण नसतय, तिथं त्यांची आजी नसत्या तिथं आ जोबा नसतात. म्हणजे कोण आई नसते वडील नसते, तो तसाच विचार करत करत आणखीन आजारी पडतो. मग तेच जर आपण इथं खेड्यामध्ये असतो किंवा म्हणजे आपण इथे आजारी पडलो, तर आपल्यासोबत आपली आई, आजोबा, आजी सगळे असतात फॅमिली आपली कु कुटुंब जे असतंय आणि कुटुंबामध्ये अ आता एकत्र म्हणजे भावना असल्यामुळे, सगळे कसे एकत्र येऊन ते जे काय आहेत. ते सॉल्व करू शकता जास्त काही झाले, तर त्याला बाहेर दाखवून ठेऊ शकता. म्हणजे, कुटुंब पद्धती कालांतराने, म्हणजे आधुनिक काळात कस सॉरी प्राचीन काळात कस होत एकत्र कु कुुंटुंब पद्धती होती. चुलीवरच जेवण मिळत होत. एकत्र बसू अ किचनला ओटा म्हणत होते, तिथं जाऊन सगळे खात होते. आणि आज, आज अलीकडे बघतोय आप पण हम दो हमारे दो सारखं म्हणजे, जे विधान आहे ते राबवलं जात आहे. म्हणजे मुलगा मुलगी आणि आई वडील. आणि यामध्ये कणी स.. मॅडम काय झालंय अक्षरशः की सगळं विसरूनच गेलोय आपण. म्हणजे सोशल मीडिया इतकी वर्टस झाल्या सोशल मीडियाच इतकं वाढलंय. प्रमाण की आपण आता समोर आता दोन म्हणजे आई आणि वडील जर. मोबाईल घेऊन समोरासमोर बसले आणि.
हां तर हा एक.
हां काही जरी झाले तर त्या आई इतकी मोबाईल मध्ये इतकी गुंग असते की पुढं काय चा ललाय तिला माहित देखील नसतंय म्हणजे कुटुंबामध्ये व्यवस स्थितरित्या संस्कार महत्वाचे असतात, परंपरा ज्या काही चालू आहे ते महत्वाच असत.
अगदी अगदी बरोबर मॅम हां.
कुटुंब आता म्हणजे कुटुंब जर चांगला असेल तर समाज आपला चांगला होऊ शकतो. समाज चांगला असेल तर आपलं राष्ट्र म्हणजे कुटुंबापासूनच जे काय आहे ते निर्माण होते त्या मुळं कुटुंब चांगलं असावं असं मला वाटतं. आता जस की तुम्ही कुटुंबा हां म्हणजे आता बघा ना ज स की तुम्ही सांगितला पक्ष्यांचा किलबिलाट. हे ते म्हणजे तुमचं जे कौटुंबिक वातावरण आहे आजूबाजूचा परिसर आहे. ते खूप सुंदर आहे यातून मला ते जाणवलं आता कसं जाणतंही आहे. म्हणजे आमचं छोटसच कुटुंब आहे विभक्त कुटुंब आहे मी माझी बहीण आई वडील असं आम्ही. चार जणच राहतो पण आमचा जो समाज आहे ना म्हणजे शेजारचे पाजारचे जे लोक आहेत ते देखील आम्हाला. कुटुंबच आहेे म्हणजे ह्याला कुटुंब आपण जे मित्र मैत्रणी आपले सहकार्य असतात त्याला देखील आपण कुटुं टुंब म्हणू शकतो कुटुंब म्हणजे जे जन्म देतात ते आपल्याला सांभाळात तेच कुटुंब असू शकतो.
हां, ‌हो, हो म्हणजे जे जोडलेली नाते असतात ती सुद्धा आपल्याला एक कुटुंबा बोलून आपण. राहू शकतो हां हां हो मॅम हां.
च जरी नातं नसलं. तरी आमच्या शेजारी जे राहणारे लोक आहेत म्हणजे अगदी आमच्या घरासमोर जी लोक राहात तात त्यांना खूप आम्ही आपलंस मानतो त्यांच्या घरचा जो म्हणजे माझं तर दैनंदिन जीवन नामध्ये तो एक घरासमोर एक छोटा मुलगा आहे त्याला बघितल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही म्हणजे. रक्ताची नात्याने जरी नसलो तर आम्ही आमच्या आम जे हा जे नातं आहे ते आम्हाला. कुटुंबापेक्षा अधिक प्रिय वाटते असं म्हणजे मला वाटते म्हणजे कुटुंबात आपण हे देखील ऍड. करू शकतोय ना मॅ.
हो मॅम हो हो हो तुम्ही अगदीच म्हणजे अस तुमच असंच छान नाहात घट्ट अस दे. असं मला वाटतं मॅम आणि तुमचा म्हणजे तुमचं जे काही कुटुंब आहे किंवा तुम्ही जे पुढच्यां म्हणजे. तुमच्या जे शेजऱ्यांनाे एवढं प्रेम करता हे ऐकून मला खूप म्हणजे खूप छान वाटलंय मॅम. आणि तुमचं हे म्हणजे तुमच्या ज्या भावना आहेत त्या माझ्याकढं खरोखर हृदयस्पर्श वाटल्या आणि खूप छान. तुमच म्हणजे त्यांच्यावर तुमच किती प्रेम आहे तुमच्या शब्दातूनला. अनोरा मॅम आणि नक्कीच तुम्ही खूप म्हणजे खूप त्यांच्यावर प्रेम करता असणार आणि मला पण खूप छान वाटतं. आपलं बाब तुमचंही ऐकून आणि खरंच अ अ.
हा म्हणजे कसं बरो म्हणजे आपण कसं म्हणतोय प्रत्येका ति जी भावना आहे कशी आहे. म्हणजे रक्ताची जी नाते असतात तेच फक्त कुटुंब असतात. ते तुम्ही मैत्र मैत्रिणी जे सहकार्य म्हणताय म्हणजे शेजारी बाजारी म्हणताय ते मै. म्हणजे आपले कुटुंब नसते पण असं नाहीे वास्तव्यात. आपण एखाद्या नात्याला जर रक्ताच्या नातपेक्षा प्रिय मानलो तर ते नातं आपलं. हो त्याला आपल्याला कधी सोडून जाऊ जाऊ नये असं वाटत. म्हणजे असं ना आता आम्ही निर्माण केलो आणि तो मु. देखील आम्हाला इतका जीव लातो लावतो की आम्हाला कुठ जरी गेलो आम्ही बाहेर. तरी आम्हाला त्याची आठवणी प्रत्यक्षने येल. म्हणजे कुटुंबात हा प्रेमाची भावना आमच्यासोबत. त्याची कायम राहाव अशीचमची इच्छा आहे. ते व्यवस्थित राहावं आमच्यासोबत हे ते शेजारी म्हणजे कुठु आता मी तुम्हाला. अगदरचणू. कुटुंब चांगलं तर समाज चांगला आणि समाज चांगलं तर आपलं राष्ट्र चांगलं.
हा. हो मॅम खरंच तुमचं एकदम बरोबर आहे म्हणजे खरोखर तुम्ही खूप छान बोलल मॅम आणि तुमचं हे ऐकून मला खूपच खूप छान वाटलं मम आणि तुम्ही म्हणजे म्हणजे तुमजे तुमच समाजाबद्दलचं किंवा तुमच्या ज्या आजूबाजूच्या माणसाबद्दल जे मत आहे ते खूप खरंच छान माम आहे खूप म्हणजे असं खूप प्रेमळ आहे तुमच्या शदातून तुम्ही कि छान आहात किती प्रेमीळ आहात ते जाणवते मॅम आणि अ तुम्ही म्हणजे तुमचं हे असंच म्हणजे तु तुमच्या त्या शेजारी मुलाच किंवा तुमच्या त्याच असंच घट घट्ट नातं राहू दे हीच माझी म्हणजे इच्छा आणि खरोखर म्हणजे तुम्ही असं जे काही तुम्ही प्रेम माया त्या मु देता किंवा त्या मुलगा तुमच्यावर जीव लावतो. खप म्हणजे खप छान आहे तुमच नातं असच घट राहू दे अगदी रक्ताचं. तरी पणपेक्षताच्या नाट्यापेक्षा जास्त घट्ट आयुष्यभर रा ते हेच माझं मत आहे मॅम आणि खऱ्या सबजीशी बोलून मला खूप म खूप छान वाटलं मॅ
मलाही खूप छान वाटलं तुम्ही दहा मिनटे तु अुव शेअर केला माझा ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे खूपप
हो मॅम हो हो मॅम हो ओके चला बाय मॅम हा बाय हा हा थँक्यू मॅम ह